हा बोला.
आवाज येतोय ना ऐकु.
होय होय. काय म्हणताय आणि.
काय नाही बघा निवांत, हो हो, आता कसं ते म म्हणजे
अकरा मिनिट प पहिल्याचेच दाखवायला लागलेत का काय?
नाही तर झाले आणि म्हणते ते हो आणि साडे दहा मिनिट दहा मिनिट झालं कट करा म्हणते ते. हॅलो. हॅलो.